लागला कि हो
होय माझं मग सुुा एकशे ब्याऐंशीच कं्प्लीट झाले तेव मला आलेच नते ना पहिले टास्त हे
मग तुम्हाला पास लावू शकते तुमच्या त्या नंबरला नाही अजून
ह बोला काय चाललंय तुम्ही तुमचंच काय चाललय बोला
अमंत काय स्वपाक संध्याकाळचा तुमच्यासारख्या निवां
हो का तुम्ही तुम्ही नाही नाही तुम्ही नि म्हनताच नाही च इ तो आता सध्या तरी तुम्ही नि म्हांता नाहीये
आमचा पुर्ण सांभाळून दाखवा
नाही नाही पोरं ग मी दोन दोन पोरं सांभाळते. माझी
गबसा आयच घरी
घरी गदी वास बर नाही नाही घरी गेला. संध्याकाळी कुणाकड असतात. फोरं
ती दोन तास काय वाटत नाही हो आख्खा दिवस संभाळण चेष्टा नाय
अखी रात्र असते प एकदा दोन तास काय सांगालागल्यास लास रात्री झोपत्या म्हणजे. आमची झोपत नाहीत बारा एक पर्यंत जागच असत्यात का तो
अजून..
काय नाही तुमचंच बोला काय म्हणतंय कामाचा शेड्यूल
कामाचं काय घरातलं काम करायचं कार्याच काम आलेलं करायचं पोरं सांभाळायचं
कार्याचं काम आम्ही मागू मागू घेतोय द्या मग
हा मग पैसे पाहिजेच करता काय करायच संसाराला लागते पैसे आम्हाला एवढा पगार नाही ना
काय म्हणते?
एवढं पगार नाहीय म्हणले व आम्हाला मग काय करणार त्या
स आता आपल्याचर क बयचा बाहेस बर कामयचा हो असं वातच बला
हा मग परगं कोण सांभाळायचं आमच्यात कोण येतं नाही बाई सांभाळायला आम्हाला सपाायला पाहिजे.
एक बाई दवा ना काय कमी आहे. तुम्हाला
परगे संभाळायच यच वडय ती म्हणेल बाई मी तुझ्या घरच्यापेक्षा चार लोकांची कामं करेन
एक दहा हजाराची बळी तर तुम्ही लावूच शकता ना तेवढं तर काही नाहीच कमीच कार्याचे पैसे येतात. ते तिकड त्या बाईला द्यायचं पेमेंट तेवढच तुम रोजीलतय ना थोडंसं आणि तुम्ही कार्यावर.. काम करत राहा पोरंग संभाळायला बाई ठेवा.
हम माझ्या पोरग्याला जवळळायला टेल ती बाई पडून जाईल एवढं डोक्याला तापे..
पहिबने भाई साब म कलसे नाही आऊगी
तिने खरंच म्हणाल..
बेटा बहुीत ही बदमाष
आज तर काय झालंय बघा सकाळपासून रडायला लागलाय. कंटिन्यू रडायला
पा पावसा पा नंतर रुडू एला कायतला.
हम् काय माहिती रात्री झोपला होता. अकराला वगैरे परत उठला...
ते कॉम्प्युटर..
आणि परत काय झालं काय माहिती त्याला सकाळी उठला दूध तिला आणि झोपतो. म्हणून रडालता परत आणि झोपला. एक व वाजेपर्यंत
होते लेकरं आमच बी लेकरं बी घरात असले की तशीच करते. परेशान करते. मला
आणि परत अ टढून टढून टढून झोपलं मग आता काय बोलायचं झोबा
काही घरी..
नाही आज घर आज शुक्रवारच घरात घरात नाहीच काम करतंय मग वेळ पण होत त्यांच्याकडें म्हटलं जावं मग घेऊन
ह ते..
आता साडेपाच ला गेले की साडेसात लाच येते. त्याने वर घता स्वयंपाक करून घ्यायचं मग पटपट म्हणलं संध्याकाळचा हो परत आणि जेवलं की साडेआठला मलाच न्याहायला पाहिजे तर नऊ दहा पर्यंत साडे दहा ला वर येते. त्याने
हां बरोबर.
ून गे की श झाला भरायचं मग आलं की आणि खेळत बसायच ताजवरर मग झोपायचं
होय चालतय की
हम् ल होत
घ
काय नाही बं काय चाललंय तुमचंच आता काय माझं बी सुट्टीसाठी आता घरी जायचं आहे अं काय गाडी आता आमच्या ना दादाला विचारलं त्यांनी ते काय दादा कुठल्या त्याच्या मित्राची कुठल्या बहिणीची गाडी आहे मग काय मला फोन का काय ते काय ते कुठली कुठली गाडी आहे कुठली गाडी आहे. तुला माहिती? आहे नाही नाही ते बघ आता ती तर म्हणजे माझ्या मित्राची बहीण आहे. गाडी येन तिघ्या भाऊजी तिला कुठं नवीन घेतायला घेेत ग
काय सांगितलं तेच मला माहित नाही
हे ना कुठे नवीन गाडी घेताय म्हणणे लगेच आधीशी कुदे तरी व्यवस्थित
हम् असल की म्हणलं नाही तुम्हाला परवा फोन आलता तुम्हाला म्हटलं नाही का मी खाली खते तेव्हा
म्हण म्ह हा त्या दादाला बण नवीनच गाडी घ्यायची तेी काय सांगू नकसो नाला मित्राची गाडी कुठ का
त्या पण सांगतस भाऊजी पण कशाला विचारायचा काय असले सले देत असत
आग बकी मी म्हण यत होते इिथं बघितली ती एेचाळीस हजाराची आता हप्ते तर मीच फडणार आहे ना मग म मी घ्याणार जु घ्या पण ह्त मला फेडायचे आहेत ना मी काय त्याच्या दादा आहे ती एकस हजारला आहे ती येऊ त्याच्यानंतर दिवाळी म्हण हा दिवाळीन पन्नास हजारची घडी आहेत त्याचा गो कंटीच्या द हप्ता माझ्या पखडडी वेव हप्ता माझ्या पखंडी सत्तराऐंशी हज मला म्हणजे सोनी सारखी गाडी आहे असू दे मला सोनीसारखी का गाडी असत ना पण नवीनच पाहिजे सोनी कशाला पाहिजे मणलं मा लोक काहीतरी बिघाड झाल्याशिवाय विकत नस हा ना बघ ना आता घ्यायची त्यानंतर आणि दिवाळीनंतर नवीन घ्यायची हा आणि दिवाळी नंतर आणि नवीन घ्यायची मग काय गरज आहे दिवाळी राहिल्याच त म नन घ्याय कि ब ब ह फेडणार नाही मलाच फेडायला लावणार आहे सगळे मग किती मी सत्तर हजार कसं फेडणार तीन महिन्यात सांग तू जरा
हो आणि परत ते विकायला गेल तर आता वीस ब घेतली म्ह ल परत दहा पंधरा हजारलाच नगेन ना आ प पुचयता
दादा णला दादा पुढच्या महिनत येणार आहे मी मला तो काय सांगतोय मला तुम्हाला येणार आहे म्हणून त्याच न्यू बस् तर काय खरण नसतय म्हणज त्याच त्याच न्यूवस् तर काय खण नसत नाही त मला सांगे मी मला ते आता गणपतीला येणार आहे तु मला माहिती मला नाही तो गणपतीला नाही त म्हणलाय माझी एखा चक्कर होईल पुढच्या महिन्यात
हम् असलचं लॅपटॉप चॉईस बघितल्या ना तुम्हाला दोन महिने सांगित
स तीन महिने तीन महिने त्यांना नादवला म्हण बस तो मी त्याला मणा नवीन घ्यायची तुझ्या मित्राच कुठ शोरूम असलं तर सांग नाही तर गफीत नाही घ्या म्हण ते उगच तसलं काही कररी बसू नका संबंध तुम्ही तेच ऐकून तेव का नाही त्याच्यामुळेच कमी झालेत लॅपटॉपला पैसे त्याचच ऐकायचं मग का म्हणलो तुम्ही
काय खराण असल काहीतरी सांगत नसते अे होय पप्पांच आता आमच्या भविष्य सांगून बंद झालं आता त्यांच चालू झालं का
झा आहे
हो गड फय नाही ब पप्पा आमचे भविष्य सांगायचे आता हेने आमचे फायनान्शियल डिसिजन सांगाय
सगळं सल्लेस तुम्ही एक चालू करा सल्ला केंद्र नाही खरं चांगलंच आहे सोडते विषय तसा नाहीये उलट विचारते ते चांगलंच आहे ते सांगतेय चांगल सोड नाही पण मी काय म्हणलं मग तुम्ही मी काय सांगितलं तुम्ही मग दादामध्येध्ये आला होता कने तवाच फान आहे मग तुम्ही त्याला विचारलो तेव होता त्या दाखवला असता तेच की मग तेव्हा त्याने त्याला तवा्हा मग तवा्हा करणार होताच ना म्हणलं तुम्ही त्याच्यासोबत जाऊन आता परवा होताच की म्हणलं त पंधरा दिवस गेला तसं म्हणलं ना त्याला गेला आता त्याचा आता एकदा गेला तेव्हा आता एक खरं नसते म त्याचा यऊज तरटा
आता पावसाळा पण हाय मगाम आणि कं घेयला लागलंय न्ला ल ताप द आलं रडायचं जेवायच आता मम्मी मीच उलट आज वाशीला गेलेत ना मम्मी मग मीच म्हणलं त्यांना येताना या इकडनं हं
आत्या कच काय गेलं
अजि ना सोडायला
आणि सोनीया ना जाणार होती ना
नाही त्यांनी गेलेत
सायली गली काय तच्याकडे सायली गेली तिझ्या घरी ती कधी गेली आणि ते बंद कर ते पपू बस ते आ दिट कर ते आीदीट कर या परी कुठाने करतात बघका
मग म्हंटलं मी त्यांना जा चनापेक्षा तिकडे जाऊ नका म्हटलं इकडे येऊन राहून जाव म्हटलं
हो हा हा.
मग म्हटल्या बघू आता काय होतेय, म्हटलं काय बघू नाही, उद्या सकाळन तिकडन बसा आणि या इक डन म्हणल.
ना, मला तेवढीच मदत होती, बास. माझ्या टास्कचा लय लोड आलाय म्हणाव, माझ्यावर ते तुम्ही काय सांगू नका. तिला लय लोड आलाय, माझ्या टास्कचा मी अंगावर ओडून घेतलेय काम लय. ते ते तुम्ही यायलाच लागतेय म्हणायचं, ते काय सांगू नका ते तुमच
नाही बघ असं ब काय होते माहिती काय, ते कोणाकडे जात नाही मग, तिथे गेल्या वर रडायल्याव कोण कोणाकडे गेली नाही ना, मग तेनी म्हणतात येत नाही आमच्याकडे मग म्हटलं, तुम्ही आता दर महिन्याला तो डब्बर येऊन राहील. म्हटलं इथ मग बरोबर येतेय, त्याला पण सवय आता कसयं माहितयं का? सगळेच सगळ्यांचे आजी आजोबाच येतात, खाली मला आजून त्या पोरांच्या आया माहित नाहीत, फक्त आज्या आजोबा खाली घेऊन येतात, मग त्याला पण वाटणार आता त्याला कळत नाहीये ना.
बरोबर आहे, खरं तुम आता तुमचा जॉब तिकडेच आहे तुम्ही काय करणार आहे, किंवा त्यांनी तरी काय? इथं त्या मामाची तब्येत अशी आहे, म्हणून ती इथं राहते ना हा विषय आहे. समजा ते सुनीच तिचं काय कॉलेज हे ते म्हणून, तिला घरातल होत नाही, मग त्यामुळे ती राहायलाच पाहिजे कि तिला. जरा जास्त कमी झालं, त्या मामाच तर कोण पळ- पळापळ करणारे.
कोण? तसं म्हणत नाही हो मी महिन्यातलं चार दिवस येऊ शकते शनिवार रविवार तर सुट्टी असते, आणि दोन दिवस ऍडजस्ट करतात ताई.
हम्म,
असे म्हणायले मी मी काय म्हणत नाही, त्यांना इकडेच येऊन रहावा फक्त महिन्यातले चार दिवस यायचं. कारण की, त्याला पण सवय लागते सगळ्यांची.
व्हालयं.
पण आता त्याला कळत नाहीये, उद्या काळायला लागल्यावर ते स्वतःच मग तसं म्हणणार हाय, की माझ्याकडे येत नाहित म्हणून, म्हटलय आठ महिन्यातल्या अँटलिस्ट चार दिवस या जास्त दिवस नका येऊ, तीन चार दिवस राहून तेवढंच द्यायच त्याला.
मग काय म्हणली? येतो म्हणली.
हा येणारे म्हटल्या मला, यायचंच होतं मला म्हणल्या. त्यांना पण आता कळायला लागलं ना, की तो गेल की जात नाही कोणाकड. मग रडत बसतयं मग, म ते आत्ता मोठ मग ते सवय लागली ना.
चिंट्या एवढा झाला का, नाही तो मग त्यो जातोय घे.
मग तर ते त्याला कसं झालंय की, त्याच्या- त्याच्या विश्वात फक्त आम्ही दोघचयं. त्याच्या पहिलीकडे त्याला कोण आठवतच नाही, ते सवय लागल म्हणून त्यांनी पण येतो म्हणल्या, मला येणारच हाय म्हणल्या आत्ता पुढच्या आठवड्यात. म्हणल मग तिकडे जाण्यापेक्षा, असं इकडन येऊन असं जावा म्हणल.
हम्म,
आता काय करते ते माहित नाही, म्हटले तर खरं येतं म्हणून. आता उद्या येतात का नंतर येतात माहित नाही, त्यांना पण बरं वाटत ना म्हणाल त्या. मी करते तुम्हाला थांबा.
हो का?